हॅलो येतोय ना आवाज?
नीट येतो माझा पण येतो
हो हा व्यवस्थित येतोय असं काही आवाज येत असं वेगळं. का कारण त्याला खूप हवा चालू आहे ना तर त्यामुळे.
क्लिअर आहे.
अच्छा ठीक आहे ठीक कारण कस बाहेर आहे ना खूप हवा आहे. इथे तर त्या हवेचा असं आवाज वगैरे येत नाही ना?
नाही नाही तुमचा आवाज नीट येतोय, मला नीट येतोय. तेच मला बाग कामा विषयी म्हणून घ्यायचं होत
हो हो सांगते ना बागकाम कस एक आपलं म्हणजे काय म्हणतात ना विरुंगळा, छंद किंवा, अस आवड मला तर बागकामायची खूप आवड आहे. कारण माझ्याकडे तर मी साधं असं म्हणजे फ्लॅटमध्ये राहते पण तरी मी बाजूला बाल साईड ला ग्रील वगैरे लावून अस छान ग्रिलच हे बनवलेले हे आणि भरपूर जवळजवळ माझ्याकडे तीस, चाळीस कुंडया आहेत मग हो आणि मी सर्वांचे खूप, असे झाडांचे खूप काळजी घेते. कारण मी गावाला गावाला जर गेली ना मला अस होत. पाणी टाकलं असेल का नाही. कारण काही काही छोटे, छोटे रोग पसतात ना मग त्यांना पाणी नाही मिळालं का ते मरून जातात. आता माझं कस हे तुळशी वगैरे तुळशीचे रोप तर मी घरीच बनवते. ते बी टाकायचं तुळशीच तर ते छोटे छोटे रोप आले का त्यांना पाणी असं व्यवस्थित द्याव लागत ते पाणी दे घरी काय घरी सोून असते पण ती एखाद्या वेळेस लक्ष नाही देत ना.
माझ्याकडे तर मी मंजिऱ्या टाकले ना तरी झाड म्हणजे तुळशीच येत नाही. आणि खूपदा असाततामित तीन छोटी रोप. इथून आणली नर्सरी मधन पण त्यातलं दोन जगल एक. आणि थोडस पण त्याला नाही नाही.
अ कारण झाडांना जास्त पण पाणी नाही लागत आणि थोडंफार ऊन पण पाहिजे आणि खूप ऊन्हात पण नको असं एकदम.
माझ्या खिडकीतच ठेवली ना मी झाड तर काही काही छान वाढतात, आणि काही काही अजिबातच वाढत नाही, म्हणजे एकत्र आणले असेल तरी त्यांच्यामध्ये वाढत. वाढतान फरक वाटतो.
कडे मी कसलही झाड लाव कसलं पण झाड लाव ना तरी मस्त छान येतात आणि मी आता भरपूर झाड लावलेली आहेतेत हॅलो.
हो, हो, हो, हो. मग ती काय करता वेगळी का. पाहिजे.
वेगवेगळी काळजी म्हणजे अ कसं असत तुळशी आपण लावली. आणि तिला खूप पण पाणी नाही पाहिजे टाकायला कारण खूप पाणी टाकलं क ते झाडांचे मुळे जे असतात तर ते सडून जातात आणि मग झाडवरती वाळायला लागत. तर त्यामुळे. त्याला थोडस हा. छोट रोप असतं ना तेव्हा त्याला टाकायचं पाणी पण असं खूप पण नाही असं पचपचत पाणी नाही टाकायचं थोडस माती ओलसर होईल एवढं आणि ते झाड जेव्हा मोठ झालं का त्याच्या आजूबाजूननी असं कोरत राहायचं म्हणजे. मातीला माती अ फ्री करायची कारण त्याच्या मुळाना हवा लागते त्याने, आणि मी कस सेंद्रिय खत वगैरे बनवते घर. घरच्या घरी एक आपलं म्हणजे आपलं. अ हेच्या. काड्या वगैरे असतात ना भाजीच्या आपण भाज्या आणतो. कोथुंबीर आणतो तर त्याची ते मुळे नाही घ्यायची. ची त्या मधल्या काड्या. ज्या ओल्या काड्या. ते अशा कापून कापून घ्यायच्या त्या काड्या किंवा देवाला वाहिलेले निर्माल्य ते फुलं ते असं खाली. थोडी माती पसरवायची त्याच्यावर ते फुलं ते काड्या त्या सगळं टाकायच एक लेयर बनवायच त्याचा आणि त्याच्यावर पूर्ण माती टाकायची थोड पाणी शिंप. शिंपडायचं आणि. त्याच्यावर परत मग असं म्हणजे ते असे टाकत चालायचं वरवर वरवर असं. आणि काड्या पण अशा खूप अख्खलल्या काड्यांनी टाकायच्या त्या कापून कापून थोडे तुकडे करून टाकायचे. बा आपल्या हेच्यात साली असतात. कसल्या काकडीच्या त्याच्या आपण भाजी पाल्याच्या साली असतात, ना त्या ओल्या साली त्या फक्त त्याच्यामध्ये अन्न नाही टाकायचं. कारण अन्न वगैरे टाकलं ना तर त्याच्यात आळ्या होतात. तरी अन्न नाही टाकायचं फक्त. भाजीपाला म्हणजे जे काय असत कांद्याची पण टाकू शकतात. तुम्ही कांद्याची सालं वगैरे तर ते टाकत जायचं, आणि थोडं थोड पाणी त्याला विरजन म्हणून, ते खत पण लागत. सेंद्रिय खत पण मग माझ्याकडे आहे. तर मी ते टाकते थोडस विरजन म्हणून जसं आपण
हो हो बरं हे माझ्यासाठी नवीन आहे मला नव्हते, माहिती असं आणि ते तुम्ही कशात कुंडीत करता की
अ माझ्याकडे एक फुट कटलेला म्हणजे, अ डस्टबिन होता. ज फुटून गेला होता, खराब झाला होता तर त्याला थोडेसे आजूबाजूूने होलं पण पाडायची म्हणजे, हवा जायला पाहिजे त्याच्यामध्ये तर त्याला कसं मी माझ्या तर तो फुटलाय तर मग मी त्या टबमध्येध्येच केलेलं सगळं आणि झाकून ठेवायचं. ते वरण म्हणजे असं उघड नाही ठेवायचं. ओपण अधून मधून थोडं थोडं पाणी टाकत जायचं त्याला म्हणजे, असं पाणी शिंपडायचं वरून त्याच्या वरण ते थोडं मग नंतर ते सडायला लागतात त्या ज्या काही काड्या वगैरे असतात, ना कुजायला लागत आणि त्या कुजल्या ना मग छान! असं त्याच काळ एकदम म्हणजे, ते काहीच राहत नाही पूर्ण काळा होऊन जात. त्याच खत बनत. ते आणि जर असेल तुमच्याकडे शेणाच्या गोऱ्या वगैरे किंवा शेणखत असं काही असेल ना, किंवा नर्सरीमध्ये थोड ते हा नर्सरीमध्ये ना नर्सरीमध्ये मिळ मिळत शेण खत ऑर्गॅनिक खत सांगायचं त्यांना ते थोडंसं टाकायचं एक लेअर टा पाहिजे त्याची म्हणजे त्याच्याने तुम्हाला पुढच खत करायला हे होईल, आणि जेव्हा तुमचं खत झालं तयार सेंद्रिय खत तेच बाजूला थोडसं काढून ठेवायचे, आणि त्याच्यातच माती टाकत चालायची माती माती एक लेअर त्या याचा किंवा पाला पाचोळा असतो, ना आपला वा झाडांचा आपण खाली गार्डन मध्ये जातो. तो पाला पाचोळाचा पण एक लेअर टाकला तरी चालतो तो पण लवकर लवकर हे होतो.
पण मग तुम्ही जेव्हा आपण जे झाडांना खत टाकतो, तर मला असं वाटत की मग ते सगळी माती उकरायची का आणि मग खत टाकायचं, का कसं खत टाकायचं?
थोडस आजूबाजूला खत टाकायचं आणि पूर्ण म्हणजे ती अशी चाळायची उकरून म्हणजे असं साईडने हे करून द्यायचे ते मिक्स होऊन जातं, त्याच्यामध्ये.
बरं. साधारण किती दिवसाांनी टाकायला पाहिजे आपण हे खत वगैरे.
ते तुम्ही महिन्यातूनही टाकू शकतात. आणि पंधरा दिवसातूनही टाकू शकतात. पण तुमच खत व्हायला वेळ लागतो ना. खत व्हायला त साधारणत महिना दीड महिना दोन महिने लागतात.
आणि ते शक्यतो मला वाटतं उन्हात उन्हात वगैरे जास्त वेळ म्हणजे उन्हाळ्यात जास्त होत असेल, पावसाळ्यापेक्षा पावसाळ्यात माती सुकतच नसेल.
ती एवढी ओली करायचीच नाही ना खूप जास्त.
मग शिंपडायचं पाणी फक्त.
शिंपडायचं जास्त खूप खूपली ओली नाय नाही करायची अशी चिखल सारखी ओली नाही करायची, असं थोडस वर्ण त्याच्यावर अ टाकत चल आता समजा तुम्ही भाजीपाल्यायचे ते टाकले सगळं. किंवा आंब्याच्या साली वगैरे अशा टाकल्या त्याच्यावर थोडं थोडं पाणी शिंडय वरुण माती टाक यची मातीच एक लेअर टाकायचा. पूर्ण ते न दिस दिसेनास हसतोर टाकायचं मातीच लेअर आणि मग त्या मातीवर पाणी टाक शिंपडयच थोड थोड थोड थोड किंवा स्प्रे नि स्प्रे असेल तुमकडे स्प्रे तर त्याच्या पाणी मारलं तरी चालतं. आणि मग ते तसच राहू दे म त्याच्यानंतर पुन्हा तुमचं जे परत तुमच जे निघत काही म्हणजे जे पाला वगैरे ते घरातला हा म- ते टाकायचं आणि पुन्हा माती टाकायची म्हणजे असं ते असं लेअर, लेअर करत, करत, करत असं वरवर वरवर- होत होत होत मग ते आपोआप नंतर मग झाकून ठेवून द्यायचं तसच एकदा ते डब्बा भरला की तो तसच ठेवून द्यायचा त्याला बघायचं नाही एखद दोन एखाद दोन महिने मग त्याच्यात आपोआप होत ते त्याची प्रक्रिया चाल होती सडायची थोड थोड म मधून मधून पाणी टाकत चालायचं त्याला थोडं वरन म्हणजे कसं त्याला पाणी मिळालं का लवकर कुजत ते.
बरं मी कधी केलं नाहीेय पण आता करून बघेल, आणि लोक चहा पावडर धुऊन टाका म्हणतात हे ते त्याच
त्या हा त्याचं खत होतं ती टाकली तरी चालते. आता तुमच्याकडे जास्त खूप चहा होत असेल अ त दूध असत पण मग दूध निघून जायला पाहिजे त्या पावडर मधलं हा हा धुन हो हो ती ती टाकली तरी चाल आणि नारळ असत ना, आपलं नारळ नाही का? आपण नारळ घेतो तर त्याच्या मधले ते अ हे निघतात शेंडया निघ त त्याचे त्या काप कापून कापून त्या पण टाकायच्या त्याच्यामध्ये थोडं कारण त्यांचं पण कोकोपीठ त्याच बनवतात.
हो बरोबर आहे त्याच पण जास्त कोकोपीट आणि थोडी माती अस मिक्स करून लावतात ना झाड नर्सरीमध्ये पण
कंडे भरतो माहितीय का मी अ आप नारळाचे ते हे घ्यायचे. जे काही निघालेले असतात त्या नारळाच्या शेंड्या किंवा ते चाली ते असे कापून टाकायचे बारीक बारीक खाली थोडस विट करच भुगा टाकायच सगळ्या शेवटी कारण विट मु काय होत पाणी म्हणजे विाच्या विटाच्या अशी छोटी छोट तुकडे टाकायचे पीठमुळे काय होतं पाणी जे आपण टातो ना झाडात. ते पाणी वाहून नाही जात. ते विटेमध्ये शोषलं जातं. अ ती वीट ओली असती ना त तेच्यामुळे पाण्यात ओलावा टिकून राहतो कुंडी मधे अशी कुंडी एकदम कडक आणि शुष्क नाही होत. म त्या वीटे. त्याच्या वती हे नारळाचे हे टाकायचे तुकडे म्हणजे ते याचे ते नारळाच्या शेंड्यांचे कापून कापून टाकायचे हा. कापून कापून खुर्डी ने टाकायचे जास्त पण नाही आणि म वरून माती टाकत चलायची माती टाकली काम वरन अ तुमच्याकडे जर र पाला पाचोळा असेल. आपला कसला अस वाळलेला तो मला पाला पाच. चोळा टाकला तरी चालतो म्हणजे तिथे पण अशे लेअर लेअर करून कुंडी भरायची मग वरती कुंडी भरायची आणि वरती झाड लावून द्यायचं ते जसं जसं आपण पाणी टाकतो ना ते खाली जातं ना. तर त्याचा आळ ऑटोमॅटिक नंतर कालांतराने. त्याच ते अ खत होऊन जात.
बरं हे पण माझ्यासाठी नाही मी करून बघेल माझ्याकडे गुलाबाच्या झाडांच खूपच म्हणजे ते नर्सरीतच चांगले वाटतात मी घरी आणले ना गुलाबाचे झाड नाहीच.
नाही आपण केलं ना त्यांना होतात खूप छान होतात मी तर नेहमी करते मी त गुलाबाचे म्हणजेे अशे काड्या लावून पण रोप बनवलेले फुलं पण येतात अशे व्यवस्थित
एक फक्त स्नेक प्लांटचा ना सिंहगड ला गेले होत. ते तर तिथून मी उपटून आणलेलं आणि ते चांगलं निघालं.
ते स्नेक प्लांटला स्नेक प्लंटला काही होत नाही. ते त तुम्ही एवढं एवढे लावलं ना त्यांच् खूप होत ते ते काय म्हणतात ना. जंगली झाड सारखं.
खरे खरे पण तरी इकडे म नर्सरीमध् धे नेतात. तेच झाड तीनशे तीनशे रुपयाला चारशे रुपयाला देतात. आणि हे मी म्हणजे आता ते नाही का फिंगशूई. हच्या त्याच्यामुळे जास्त त्याला मोत. वाले जेडे प्लाँट
जेड ए प्लांट. तर तुम्ही म्हणता क्रासूला क्रासूला कितीला आहे विकायला त्रासूलाच रोग दोनशे अडीचशे. ति रुपयेला ये माझ्याकडे एक च इतकं स छोटस झाड लावलं होतं त्याचे ते मोठ झालं त्याला अशे झाड. बाकी फांद्या या्यायच्या ना त्या आम्ही लावून लावून लावून मी जवळजवळ माझ्या सर्व कुंड्यांमध्ये इतके त्रासोला झालेत आता आणि मी जवळजवळ नातेवाईकांना पण कोणी आलं का त्यांना दे त्रासला भेट दे. मी छोटे छोटे कुंड्यांमध्ये आता आपला कप फुटला. कप फुटलं त्याची दांडे. दांडी फुटली त्याच्यात थोडी माती टाकायची क्रासूला लावायचा तो क्रासूला एकदम मोठा असा मस्त होऊन जातो मग
म्हणजे नुसते त्याची काढ लावली तरी तो वाढतो का चांगला.
त्याची काडी नाही जेड प्लंटच असतो थोडं जाड असतो. तुम्ही याच्यावर सर्च करा गुगल ह ते फेशच्यातच येते क्रासूला पणण असं एकदम असे जाड पान असतात त्याचेत पाणी दार पा म्हणजे असं असत. ना पाणी शोषणार आहे वनस्पती सारखं असं झाड
एक कोरफड माझ्याकडे चांगली लागली आणि मी रब्बर पण आणल होत तर रब्बर. फक्त वरती दोन तीन पा पण खाली काही पानं नाही खाली फक्त त्याचा दांडा आहे आणि वरती तीन चारच पान आहे.
छान असतं मला आणायचंय रबर तर माझ्याकडे ना एक हे होतं वडाचं झाड होतं. असं छोटसं एवढं एवढं रूप होत. वडाच हम. तर मी ते कुंडीत लावल तर भोट घाल ते. त्याच्यानंतर इतकं मोठं झालं त्याला तर अशा पारंभ्या. लांब लाब लांब लांब.